हां बोलकी. हां आवाज येतोय माझा? हां यालाय बोल.
हम्म काय करायल्यास? हम्म जेवण झालं? अम्म हम्म काय चालूय बाकी?
कायच नाही ब निवां
हम्म हम्म हम्म. कॉलेज वगैरे?
कॉलेजला सुट्टी. हां आता एक दोन महिना सुट्टी आहे सोड आता काय मी क्लास करालोय नाही. हां आता हाय या कंप्युटर सायन्सचा.
हां.
तय कॉलेज सुरू.
कॉलेज सुरू होवून तेच म्हणते, हो हो रिझल्ट लागलाय माझा आताच
हा हा होय काय? हा मग बाकी काय म्हण
काय नाही बघ आज? आता उन्हाळ्याचे दिवस चालू हाईत म काय म्हंटलं? कैरीच, कैरी जरा परवा आणलेली घरी
हा.
म कैरी खाय ची होती, मग त्याच फायद तेन म्हंटलं, बघू तुला सांगून. हा हा ह ह् हा हा तेच की, कच्ची कैरी काय आपण है रोज उन्हाळ्यात वापरतोयच. उन्हाळा आला की, कच्ची कैरी ही आपल्या घरी अस--मकक
होय आणि आठवत्याच, मेन म्हणाय गेल
हा आणि व्हयच ती की आणि कैरी काय चविस्तर असतिया ते माहितच हाय तुला. त्याच फायद तर आपल्या शरीराला एवढा हाईत, पहिलं काय आपण उन्हाळ्यात न उन्हाळ्यात तेज संरक्षण करत्या कैरी, बाहेर ऊन्हात आलो की, आपल पहिलं काय? कैरीच पेय.
होय कैरी खातय पण आणि कसं हे जेवताना आपण कसं कैरीच घे तय नाहय त्यामध्ये मीठ हळद चटणी तेन टाकायचं आणि खायचं.
खायचं आणि काय आ त्यावर काय शरीराच ते पाणी ते प्रमाण तेन पाण्याच ट्यू कोण ठेवतय नाय ते.
होय आणि त्याच कसं उष्मखा तपासून आपल्याला बचाव कर नाय ते कैरी पण त्याच्यामुळ कैरी काय उन्हाळ्यातच त्याच्यामु कैरी ती उन्हाळ्यातच खाल खाय
होय आणि पचनशक्ती सुधारत्या. होय कच कैरीमध्ये असलेल्या आमलामुळे आप आ ते पचन क्रिया रचना तेन वाढत्या नाय त्यानं.
ल पोट
हम्म, ज होय त्यामु गॅसचा त्रास होत नाय.
पाय
होत नाय. होय तेच की विटामिन सीचा खजिना तर काय वेगळाच. हे हम्म.
आणि मेन मनायला मेन महिन्याला गेलं तर आपल्या यासाठी
फायदेर विटामिन सी सुद्धा मिळते आपल्याला आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढत्या. हमम.
क नाय आपल्यात असिडिटीच प्रमाण पूर्ण क
होय आणि कैरीच सेवन केल्यामुळे काय रक्तभिसरण सुद्धा सुधारतय निरोगी राहतय आपण. हा सु मदत, होय हा आपला पार पारंप पारिक पदार्थ म्हण आपल्यावर का आपल्या पहिला आंमरस केला जाते, हम्म आणि हे उन्हाळ्यात काय महाराष्ट्राला लाडकं पदार्थ आहे आपल्यातलं पेय म्हणजे
पेय म्हणजे होय, होय. आणि ते काय आपण कशा सोबत पण खाऊ शकतो, मण पुरी म्हण, चपाती म्हण, नाही तर असच पण खाऊ शकतोय, हा.
कैरी उकडून, तिचा गर काढून त्यात गुळ घ्यायचं, वेलची पूड हा परत जायफळ आणि त्यात मीठ वगैर रे घालून ते त्याच मिश्रण करून आपण बनवून खाऊ शकतोय. ते शरीराला आपल्या थंड देत ते ऊर्जा देते आपल्याला ते शरीराला
होय
त्यामुळे शरीर आपलं थंड राहते बाहेर उन्हात न आल तर आपलेला कस च कर वगैरे मारायला चालू होत्या, चे आपला चेहरा ते ने होतोय
होय आणि प आपण कस इतर टायमाला लिंबू सरबत पित तोयच आणि आता उन्हाळ्यात कसं कैरी असते त्याच्यामुळे आपण कैरीचं म्हणजे पेय काय पण करून
पिऊ शकतो आणि हे पिल्यान आपल्या चेहऱ्यावर तेन ऊर्जा येत परत शरीर थंड पडते नाही त्यामुळे आपण नाय जरी गेलो तरी आपल्या ह्या पेयाने आपल्याला फायदा भरपूर होतोय.
होय होय
परत काय आणि आपलं त्वचेवर काय जे हे होतें ते त्यान सुधारते कमी होते होय आता आणि कुठलं बर आता कच्च्या कयरीची डाळ
हा
आता चैत्र गौरीच्या हळदी दिवशी आपण कुंकवासाठी आपण बायकांना वगैरे बोलवतोय त्या आपण आवर्जून बनवते.
आणि त्याची चटणी पण बनवतात. बघ त्याच्यामध्ये कसं
हम्म, होय परत आता काय भिजलेली हरभऱ्याची डाळ असते ब ती भिजवायची परत नंतर न कैरीचा हे एकत्र काढायचं कैरीतलं सगळं परत हिरवी मिरची, कोथंबीर घालून ही डाळ एक वाटायची मोहरी, हिंग त्या परत खमंगा असं फोडणी त्याला द्याय ची, मग खाल्ल्याने आपल्या शरीराला पण फायदा मिलतोय, ही डाळ द हरभऱ्याची डाळ तर
होय ते तर आहे सोड आपण कसं हार्बरया चा म्हणजे पीठ अस ते बेसन पीठ आपण दुधात मिक्स करून पण लावू शकते तोंडाला.
त्यामुळे हे तर होय त्यामुळे हे तर आपल्या शरीरासाठी खूप भारी आहे आणि कोणता पण पदार्थ जरी करायचा असेल आपल्याला तर पहिला कैरी स्वच्छ धुवून घ्यायची.
होय होय स्वचछ धुवूनच कारण का आणि कसं जरी धुवून घेतली नाहीस तरी ते आपण आ पलं झाड असते. त्याच्यावरून जरी काढलीस तर ते झाडावरच झालं नाही असं पण नाही की आपण ते विकत घेऊन आलोय केमिकल मधून ते पिकं म्हणजे हे केले वाढवले. तेला असं पण नसते ना आपल्या जर रानातलीच असेल ती कैरी
कैरीच होय हम्म कैरी स्वच्छ धुऊून घ्यायची पहिला कोरडी बनवू करायची ती मग त्याच्यातलं आंबट तेन पणा जातोय जरा त्यातलं त्यात राहतोय पर त्यात ग गुळाचं प्रमाण तेन थोडंच ठेवायचं.
होय होय.
त्या लोणच बनवताना त्यात पाण्याचा अंश जरा सुद्धा नस
नसायला पाहिजे हा कारण का कसं माहितय काय ते वर्षानुवर्ष चा राहते ना लोन चा त्याच्यामुळे त्याच्यात पाण्याचा प्रमाण नस-
नसायला पाहिजे, आणि आता कैरीची चटणी बघ जेवणात हा!
आणि महत्वाच आहे हा ते मेन आहे बघ कारण का आपण बघ आता जरी डाळ भात केल तरी आपण लोणच्यासोबत
खाऊ शकतोय होय तेच का चव वाढवायसाठी, आपला आपण आजारी असतोय कधी!
हा आंबटपणा असेल तर हा आंबटपणा असेल तर आपल्याला खायला जरा भारी वाटते जेवण जास पंन जा
हम्म आणि हे कसं करायचं पहिला कोथंबीर, कोथंबीर, कैरी, पुदिना हिरवी मिर ची, गुळ, एकत्र वाटून घ्यायच त्याची चट नि बनवायची.
होय
चटणी बनवून हे खाल्लं तर आपला आजार पण आपण यातन निघून जातोय.
होय होय होय.
आपल्याला हेला तेन चव येत्या नाय
कसं करायचं माहिते? कैरी कापून घ्यायच्या असं मोठ मोठ भाग करायचं. आणि त्याला फोडणी पण द्यायची. त्या बघ म्हणजे जिरा, मोहरी टाकून हळद, मीठ परत थोडीशी साखर टाकायची.
हा अजून एक आपल्यात पारंपारिक पदार्थ आहे. बघ ह कैरीची तूकि असतीया बघ
हां
हा एक पारंपारिक पारंपरिक आपल्या महाराष्ट्रातला प्रकार आहे त्याला ते कसं कैरीच किस करायचा. गूळ, मीठ एकत्र करून त्याला जिरे, मोहऱ्याची खमंग फोडणी अशी द्यायची म्हणजे ते एक आपला म राष्ट्रपद लाडका पदार्थ अस म्हणून ओळखला जातो.
होय ते पण आहे सोड ते पण भार म्हणजे कैरीच कुठलं पण पदार्थ असू देत.
हा ते आपल्या शरीराात चांगलंच आहे आजारी माणूस आला घरी आजारी दे किंवा तापू वगैरे येऊन गेलेला असतो इतक आपल्याला
हां.
त्यामुळे आपण जास्त जेवायला बघत नाही खायला बघत नाही.
होय होय.
पण
आजारी माणसाला आपण थोडस जरी दिलं. री त्याच्या तोंडाला
चवयला येत्या होय ह् लोनच जरा द्यायचं.
हा.
असं. भरपूर पदार्थ आहेत त्याच्यावर ते आपल्या शरीरासाठी चांगलेच आहेत.
हा होय.
हम्म मण कस रोज आप म्हणे च ते आपण जेवताना
परत कैरी कच्ची कच्ची कैरी ती म तुमी यासाठी आहे बघ. चांगली म्हणजे ते मधुमेळ ना निह च्र करते ते.
करते होय. आणि कच्ची कैरी कच्ची कैरी काय आपण आली का नाही त्याचा कोण खायला बघतोय.
हा.
पूर्ण कच्ची कैरी पण खावायच नाही त्याच पदार्थ वगैरे करून खायचं जास्त कच्ची कैरी पण आपण खाऊ शकत नाही नाही हा आणि उन्हात ना आलं की आपण अ थंडगार प्यायला बघतोय ना. त्यापेक्षा हे करून प्यायचं आपल्या शरीराला चांगलं होते ह.
तरी आपण उन्हातना आलो कधी तर ते घ्यायचं थोडस प्यायचं
यायचं आराम. हे काय एक दिवस करायचंय तिथून आपल्याला खायचं असत
होय. होय. तेच कि आणि की नाही, आजाराला आपल्या कच्ची कैरी चांगलीए. आजार पणात होय.
हम्म. त्याच ते काय आपण चटणी वगैरे करून ठेवलेलीच असत्या.
आपल्या डोळ्यांचं मन, त्वचेसाठी त्या चांगल्या
लोणचं, पापड हेच करण्यात असतोय. हम्म.
हा. हा. हा. परत आपल्या कि नाही ते डोळ्यांसाठी आणि त्वचेसाठी... पण चांगलंय होय होय. वजन पण नियंत्रित ठेवते कच्ची कैरी हा. हा. ते
हम् व्हिट्यामीन्स सी मीळते
होय. म्हणजे कस आपल्या शरीरात शरीरात ते चांगलं ठेवत.
होय निरोगी ठेवते शरीर आपलं. हा. मग तेच म्हटलं तुला सांगून बघूया. हम् चालते मग ठेवू? हा. थँक्यू थँक्यू.
हा.